हॅलो.
हा येतोय आवाज.
हो हो येतोय येतोय कुठे कुठे राहतात. कुठे राहता तुम्ही.
आता आपण मेन सब्जेक्ट बोलूयात. अं संगणकाचं महत्त्व किंवा माहिती.
बर- बर चालेल ठीके.
हा.
मी काय एवढं नाही बघीतलं पण ठीके सांग बघूयात. काय तुम्हाला तुम्हाला तुम्हा तुम्हाला काय माहितीये संगणकाविषयी
हा संगणक हा एक भारतीय भारतामधलाच नव्हे तर जगातील- सर्व ह क्षेत्रामध्ये वापरला जाणारा एक- अ हे आहे काय म्हणायचं त्याला- महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या सर्वांचा मित्र बनलेला आहे आपल्या कुटुंबातील ज्या काही ह गरजेच्या गरजेचे घटक आहेत तर ते आपल्याला संगणकामार्फत जाणून घेता येतात त्याच्यामुळे संगणकाला आजच्या काळामध्ये जास्तीचं महत्त्व आहे हे
हम् आपल्या जीवनामध्ये जवळ जवळ सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं महत्त्व आहे जिथं संगणक तिथं कामाचं करिअर
हो आजकाल लहान लहान लहान मुलांना सुद्धा लहान लहान मुलांना सुद्धा अभ्यासासाठी आज त्यांना कॉम्प्युटर लागतो मोबाईल लागतो मोबाईल सुद्धा तितकाच महत्त्वाचा पण आहे त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत सं बघायला गेलं..
आहेत हो अ आणि संगणकाला कसं इंग्लिशमध्ये कॉम्प्यु म्प्युटर म्हणतात आज काल इंग्लिश जास्त मुलांना पटकन कॅच करता येते कॅप्चर करतात ते अ प्रत्येक घरात प्रयोगशाळेत दुकानामध्ये अ कारखान्यामध्ये वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आणि आता शाळा महाविद्यालयात विमानामध्ये... बँकामध्ये... सगळ्याच... क्षेत्रामध्ये हे मानवाचे एक जीवन आवश्यकच बनलेलं आहे संगणक म्हणजे संगणकाच एक जास्त तिचं अनन्य साधारण महत्त्व ये
आपण इथे बसून सुद्धा... बाहेरगावचे व्यक्ती बघू शकतो कम्प्युटर वरती म्हणा किंवा मोबाईल वरती म्हणा
हो आणि पहिलं कसं अ एखाद्या कामाला दिवसेंदिवस लागायचे समजा ऑफिसमध्ये रजिस्टर वर लिहा लिहायला महिन्या महिने लागायचे तर - ते आता संगणकाच्या अ वापरामुळे कामाची गती वाढली... जे काम आठ आठ दिवस चालत होतं ते काम एका एका तासात होऊ शकतंय आता आणि त्याच्या कामा मध्ये चुका व्हायच्या पहिल्या लिहिण्यामध्ये वगैरे पुन्हा का काही समजलं नाही अक्षर हे तर आता कॉमप्युटरच्या ह्या संगणका च्या मुळं कामातलं ते अचूकपणा साधलाय जास्त आणि त्याच्यामुळं कामाची गुणवत्ता पण वाढली हम्म आणि माहिती जास्त मिळू लागली आपल्याला संगणकामुळं
हो
पहिले रजिस्टर वगैर ऑफिसच्या- ऑफिस चे कब्बर्ड वगैरे गच्च भराय चे आता एखादी काही माहिती साठवायची म्हणलं, तर आपण पीडीएफ करू शकतो हा, आणि ते माहिती ती छोट्या एखाद्या अ फाईलमध्ये साठवून ठेवू शकतो, हा. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या खोल्या अ करायची गरज होती, मोठे मोठे ऑफिसला तर आता एका एका छोट्या जागेमध्ये ती ठेवण्यासाठी उपलब्ध झाले किती, पण आपण पीडीएफ फाईल्स बनवू शकतो संगणकामध्ये. हा आ.
संगणक आणि संगणकाचा म्हणजे मेन महत्त्वाचा भाग म्हणजे असते त्या कॉम्प्युटरच डोकं म्हणतो त्याला मेंदू म्हणतो. सीपीओ त्याच हे पण हार्डवेअर वेगळं आहे सॉफ्ट वेअर वेगळ आहे, त्याचं अ
हो.
हार्डवेअर म्हणजे ते रिपेरिंग करतात बघ पार्टस वैगेरे त्याला हार्डवेअर म्ह सॉफ्टवेअर म्हणजे एखादा प्रो प्रोग्रॅम वगैरे एखाद्ं‌ करतात ते सॉफ्टवेअर असतं ती तसं, सॉफ्टवेअर म्हणत, हम्म. हो हो.
हा बनवतात त्याच्यामध्ये. हा त्याला सॉफ्टवेअर म्हणतात बरोबर. ते, हम्म. आणि संगणक म्हणजे आजच्या काळातला एक मोठा चमत्कारच आहे.
हो हो बरोबर.
यंत्रच म्हणायचं ना ते, हम्म यंत्रांची निर्मि ती ही संगणकामुळे शक्य झाले. आणि अतिशय आवगड काम असल जे एखादं अशक्य काम असल तर ते संगणकावर अ इंटरनेटच्या सहाय्याने सर्च करून ते सोपं करणं शक्य झालंय.
किती सोपंय असं झालंय, सध्या आपण त आता घरी बसून सगळं कसं, सिनेमाची तिकीट, नाटकाची तिकीट परत बसचे, ट्रेनचे ट्रेनचे तिकिटस् वैगरे आपण मोबाईलधून कम्प्युटरधून काढू श तर घर बसले सगळी कामं करू शकतो, कुठेच जायची गरज नाही. कुठे लाईन लावायची गरज नाही, वेळेच दुरुपयोग नाही वेळ पण वाचतो आपला.
हो ना, लाईनच्या लाईन लावायची गरज राहिलेली नाही.
हो, किती सोप्प झालंय आपलं आजकाल सगळं, कॉम्प्युटरमु मोबाईल वर घर बसल्या आपण काँम्प्यु वरती पिक्चर पण बघू शकतोय, व्हिडिओ कॉल करू शकतो.
हा कुठल्या, पण कानाकोपऱ्यात आपले रिलेटिव्हज असले, तर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकतो. शकतो, व्हिडिओ कॉल वर बोलू शकतो हो.
इव्हन बातम्या पण बघू शकतो, आपण महाराष्ट्रातलं राज्या आपल्या देश विदेशातल्या.
हो.
तुम्ही- तुम्ही चालवता का, काँम्प्युटर येतो तुम्हाला काँम्प्युटर चालवायला?
हो, येत आहे. आणि कसं आहे, आपल्याला कॉम्प्युटर आपल्याला जी माहिती पाहिजेत तर ती आपण त्याला माहिती फक्त टाईप करायची. हे हे आम्हाला माहिती पाहिजे, बाबा की त्याच्यावर प्रक्रिया करत संगणक आणि आपल्याला जी माहिती हवी ती तयार करून देत मग ते आपल्याला वाचता येत आपल्याला आपल्याला एखादं काही माहिती नस असेल कुठलं एखाद्या अ जागेबद्दल तर आपण तिथं नाव टाकू शकतो समजा आपल्याला महाबळेश्वरची माहिती पाहिजे. आपण महाबळेश्वर बद्दल माहिती हा तिथल्या एरियाची पूर्ण आपल्याला सग णक माहिती देतो.
कोणती गावं आहेत त्याच्या फिरण्याचे स्पॉट वगैरे सगळ सगळ त्याच्यामध्ये येत.
किलोमीटर वर आहेत. तिथं काय मिळतं काय हा फेमस काय आहे तिथं हो
हो आपल्या म्हणजे मानवाच्या मेंदूपेक्षा संग संगणकाची क्षमता कितीतरी पटीन जास्त आहे हा एका मिनिटामध्ये नाही एका नॅनो सेकंदामध्ये मायक्रो सेकंदामध्ये ते आपल्याला अ खूप सारी माहिती आ
त्यामुळे तोटा पण तोटा पण आहे ना आपल्याला आजकाल लोक कुठल्या गोष्टीच वाचायचं तेच करत आहे सगळं कॉम्पुटरवरतीच ठेवतात
ते पण आहे हो डोक्याला ताणच देत नाहीत.
हा ते पण झालेलं आहे हो
हा आ आणि गेल्या वीस वर्षात पासून कॉम्प्युटर मुळे म्हणजे संगणकामुळे माणसाला प्रचंड ज्ञान मिळाल. लय खूप मोठं त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानवाने खूप प्रगती केली. वेगवेग वेगळे शोध लावलेत. हम् परत संशोधन केले त्याच्यावर त्याच्यामुळ जास्त त अ गतीनं त्यांना खूप प्रगती करणं शक्य झालंय.
हो हो
हा
तुमचे किती का कॉल झाले तुमचे.
दुसरं नाही बोलायचं ताई हेच बोला ह अ संगणकाच्या शोधामुळे कस कस झाल म आता मुलाना आ पुस्तकाच पुस्तकामध्ये जास्त अ रि अ वाचू वाटत नाही पहिले लोक अ पुस्तक घेऊन बसायचे वाच चायचे त्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं कथा, कादंबऱ्या हा फक्त त्याच्यावर टाईप करायची संगणकावरती हा त्याच्यामुळ वाचनाची आवड पण कमी झाली. लई लोकांची काही पण पाहिजे असल की संगणकावर अ पटकन मिळत
हो अ सगळी माहिती मिळते.
आणि ग्रामीण भागातील अ मुलांना पण आजकाल अ कॉम्प्युटरचं नॉलेज दिलेलं जात त दिलं जातं अ कुणीच म्हागं राहिलेलं नाही ह हा अ त्यांना असं नवल वाटत त अ म ग्रामीण भागातील मुलांना संगणक हाताळायला दिलं माऊस वगैरे यूज करायला त्यांना असं थोड
हो. हो. छान आहे.
त्याच्यामुळं मुलं हसत खेळत शिकतेत. ना शिकत येतात. अ शहरातल्या लोकांना लेकरांना अगोदरच माहिती आहे. पण आता ग्रामीण भाग पण काही म्हाग राहिलेला नाही. हा त्यांना वेगळंच कौतुक वाटतं ना त्याच्यावरती हा. आता जिल्हा परिषदेच्या शाळेत ना वगेर लर्निंग ते चालू झालं ना. हा त्याच्यामुळं ते पण खूप आनंदातेत. जिल्हा शाळा जिल्हा परिषदेतली मुलं पण त्यांना पण संगणक मिळतय चालवायला म्हणून त्याच्यावर माहिती मिळते, वेगवेगळे
हो. हो. चालेल, चालेल. थँक्यू, थँक्यू धन्यवाद.